हॅलो!
हा.. काय करायला लागल्यास?
काय नाही.. बसलेय बघ.. तू?
हा.. हा.. मी पण बसलोय.. हा.. चहा पिलीस का नाय? पाऊ.. स नाही.. तुमच्या इकड?
हाय.. इकडं पाऊस.. बारीक
हा.. हा.. हा.. चहा पिलीस का नाय?
नाय अजून.. तू?
हा पिला की.. काय रूमवर आहेस काय? ह.. ह.. ह.. अरे बापरे.. काय कामाला गेली नाहीस?
नाही आज सुट्टी.. आज रविवार
हां हां हां हां.
हम्म.
किती ते किती काम असते तुमच?
आमचं असत की साडेसहा ला चालू होतय बघ पाच पर्यंत असतय.
हां हां, आता मला जर ती तर म्हणजे असं कॉलेजचे असे म्हणजे जॉब सारखे वर्कर असत्यात तर कराय लगणार म्हणजे माझ्या फिल्डमध्ये अस, तस तू कस काय के काय काय केलीस आस?
तू काय शि म्हणजे एज्युकेशन काय झालय तुझ?
माझं बी सी ए झालंय.
बी सी ए व हम्. एक्सपिरियन्स लागतो मग, इंटर्शिप वगैरे केलियेस का?
नाही आत्ता करणार आता एक थोड्या दिवसात.
हां हां ते इंटर्नशिप केल्याशिवाय नाही ना हे होत एक्सपिरियन्स मागतात.
म्हणजे तर पुण्यामध्ये आहे काय?
पुण्यामध्ये इंटर्नशिप मग असं विचारायला पाहिजे ओळखीन.
हा हा तेच म्हणला आपल्या इकडं आस काय जॉबचे हे नाहीत ना जास्त.
हां हां.
हम्म आणि पुण्याला गेलं की पेमेंट पण भरपूर मिळतय. तेवढ हे पण होतय.
पेमेंट आणि आप रेफरेन्स पाहिजे ना आणि एक्सपिरीयन्स पण पाहिजे. असं झालंय, त्यामुळे इंटर्नशिप करायला पाहिजे.
हां हां. तुझ्या ओळखीच कोण हाय काय?
माझ्या ओळखीचं हायत हाय त दोघं तिघ पण वॅकन्सी नाही आहेत ना आता.
हा हा.
हम्म.
तेच म्हणलं आता होय मी पण येणार हाय
हम् हम्.
तेच म्हणलं पहिला विचारुया म्हणल तुला, मग
आता लग म्हणजे कधी ह्या महिन्यात येणार आहेस का पुढल्या?
मी वय अजून तरी ठराय नाय पण येणार हाय अस हे केलय मी न. कारण इथं पण जास्त असं शिकण्यासाठी एवढं हे नाहीत ना कोर्स वगैरे पण नाही असं.
हम्म हम्.
कॉलेज मध्ये शिकवत पण नाही असं थोडेफार म चांगलं जर शिकवलं तर मग चांगलं नंतर न पेमेंट पण तसं भेटल ना, स्किलवर असते आपल्याला ना तसं.
होय.
हां.
बाकीच मला ओळखीनच की, होय रेफरेन्सला भाऊ आहे ना माझा चुलत भाऊ, त्याच्या रेफरन्सनच मी बघितलं.
मला पण दिदीनच फोन नंबर दिलता तुझा, असं असं विचार म्हण ते मैत्रीण आहे माझी इथं पुण्याला म्हणू म्हणून लावला तूला फोन.
हम्म हम्म. ते ह्याच्यावर ती लिंकडीन वर ते प्रोफाईल बनाव. नोकरी डॉट कॉम त्याच्यावरती पण तयार कर.
हा हा.
बाकी कुठला आणि कोर्स केलायस का?
नाय कोर्स कराय नाय अजून येते मला थोडंफार. ज्युडस वगैरे येत्यात सगळं आम्
हम्म हम्म.
जावा पायथॉन येते मला थो तुमचं काय काम असतं तिथं?
आमचं काय एलायन होती च की पार्ट वगैरे कसलं कसं असं गाडीचं वगैरे पार्ट बनत्यात असंच की काम.
मी तो तुम्ही पण करतायसा का असं? काय तुला असं लॅपटॉप वर असतं कायत सर
नाय नाय लॅपटॉप व तर लगेच देत नाहीत ना एक्सपिरियन्स मागतात ना लॅपटॉप पण हे ना मेंटेनन्स क्वालिटीला पण एक्सपिरीयन्स मागता आहेत त्यामुळं लाईन वर आदी कराय च मग मग एक्सपिरियन्स झाल्यावर मग त्याच कंपनीत बघायचं
हा हा मला वाटलं असं लयस स मुलींना असं हे असते ना काम. लॅपटॉपवरती नसते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
मला वाटलं ते पण तू तू करत असेल नाही. हा हा.
लगेच नाही ना होत एक्सपिरियन्स मागतात त्यामुळ.
बरं बरं.
तू बारावी करून बी हे केलस का?
होय बारावी करून बिस्से केलयं.
हम्म हम्म.
हम्म हम्म तेव्हा मला माहित नव्हतं घरातल्यांनी सांगितलं की कर म्हणून मग केले नाहीतर कशाला मग मला दुसरच करायच येतं काय.
ते हे केलास सस बारावीच्या बारावीनंतर आय टी आय वगैरे नाहीतर दहावीनंतर आय टी आय वगैरे केल्या असतास तरी चाललं असेन बारावी नंतर जरी जॉब बघितला असता तस तरी भेटला असता. एवढं शिकून काय उपयोग नाय असं वाटते.
शिकून म्हणजे सायन्स करून कॉमर्सच्या फीलडमध्ये गेलोय मी.
हिथं कसं हिथं आल्यावर मग हे होतय ना कळतय एवढं शिकून एक्सपिरियन्स मागतात म्हणल्यावर.
ते तर आहेच की.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
पण त्या तर म्हणजे ये आहेत काय नाय निवांत आहे.
हा हा.
हा.
कॉलेज ला मग जातोयस का?
होय जातोय की, सकाळचं असतय मॉर्निंग कॉलेज, नाही तर मग काय घरातच असतोय, त्यामुळे म्हणलं काय तर पार्ट टाइम बघायचं म्हणलं.
हा हा.
उगच टाइम पण वेस्ट करून चालणार नाही ना आता.
होय.
झालं आता हे थोडंफार.
मग कोल्हापुरात वगैरे कुठं क्लासची हे केलंस का, माहिती घेतलंस का?
नाही, तेच बघाय लागलोय, शिकलाच आणि मला व्याक्य हे मिळतील असं. इंटर्नशिप मिळतील असं दोन्ही मला पाहिजेल आय नाही. हा तसं बर पडतय, नाही तर एकटीकडे क्लास करा पाहिजे नंतर इंटर्नशिप, असं टाइम पण वेस्ट होणार त्यज्यात.
होय.
हम्म हम्म.
आणि जिथं क्लास बघितलाय तिथंच बघायचं इंटर्नशिपच काय भेटतय का?
होय तेच बघा लागलोय, अजून तरी काय भेटलं नाही मला असं.
हम्म हम्म.
हम्म हम्म, तेच म्हटलं बा बाकी काय निवांतच हाय, पाऊस नाही.
कुठं बाहेर गेला नाहीस.
नाही बाहेर गेलो नाही, आज रविवार घरातच बसायच निवांत.
हम्म हम्म.
होय.
दिदी कुठं गेली?
दीदी हाय की जेवण कराल्या.
हा हा.
तिला काय तर जेवणबिवणाच सांग की जरासं.
काय सांगू तिला.
काय करत नाही काय नाही कामं बिमं,, नुसतं फोन घिऊन बसत्या. हम्म. त्याला येतय का नाय.?
मला येतय की.
हा हा, तिला पण जरा सांग की मग. झालं आता, वय आलं लग्नाचं. हाहाहा. काय करत नाही काय नाही.
काय फोन घिऊन बसत्या वय नुसती.
मग रेसिपी तेला सांगितलं नाही आता,, तू म्हणशील
आता कसं व्हायचं कायसं माहिती तर आमचं तर. अं.
का?
काय आता ति दुसरीच लग्न झालं. तरी हि काय जेवण करत नाही काय नाही, आम्ही उपाशी राहाय पाहिजे घरात.
उपाशी कशाला, ती उपाशी ठेवल व्हय तुम्हाला.
काय आता सांगता येत नाही, भरोसा नाय हजा.
असं हाय होय?
होय, आता कुणाला तर लावाय पाहिजे घरात.
आता तूच शिक जेवण.
होय आता मला येतय थोडं फार तरी पण कराय पाहिजे की.
येतय तेवढं करायचं आणि खायच. तिच्या तिच्या कशाला मागं लागायचं?
व्हय तिला मी विचारात नाय आम्ही.
हम्म हम्म.
हम् हम्.
तिनं नाही केलं तर आपण करायचं.
व्हय थोडंफार ये ना काय करायचं खायचं पोटापुरतं बास.
हम्म.
व्हय, म गावाकड गेलेतीस का नाय?
गावाकडं जाणार आहे की आता पुढल्या आठवड्यात.
हा हा. तुमचं गाव कुठलं?
आमचं गाव शीराळ शिराळा माहितिये?
नाय.
बत्ती शिराळा बत्ती शिराळा हा तिकडं.
हा हा तुमच्या इथं आता असल की नागपंचमी अजून पुढ हाय अजून लय.
होय.
ह हं, गेली नाही कधी, बघूया आता आलो तर आलो.
आलायस का आमच्या भागाकड कधी?
नाही ते तिकड साईडला आलो असल पण नाही. हा हा. तेच म्हणल. मग काय आणि निवांत?
काय नाही बघ. निवांत आज क्लासला क्लासला पण सुट्टी हाय क्लास लावलेत ना मी पण.
हा.
क्लासला पण सुट्टी आज.
क्लास पण क्लासला फि किती हाय ती तिथं?
क्लासला फी आहे की तीस हजार.
एवढी हाय?
होय.
हम. आणि रूमला वगैरे तेन अस
रूमच हम् रुमच आहे कि भाड म्हणजे चौघीजनी राहतोय आम्ही
हा हा.
डीवाईड करून सगळ्यांना दोन दोन हजार रुपये येतात.
हा हा परवडते काय ह्यो
काय परवडतंय, काहीच नाही परवडत पर खर आता काय
होय.. आता करायला पाहिजे.
करायलाच पाहीजे.. होय
त्याशिवाय पर्यायच नाही.
दिदीच.. दिदीचं काय झालं जॉबच बघणार होती.
त्याच पोरगं.. तिज काय मध्येच बिझनेस येतोय.. मध्येच कुटल घरातल काम असं चालू हाय तिज
असं आहे.. होय
होय.. गेलती इंटरव्यूला काय झालं आता काय माहितीय. नाही होनदी वाटत.. लई लांब पडत ते.. हा.. हा..
चालतय.
बरं.. बरं..
करतो आवरून तुला थोड्या वेळा न
हा.. हा. चालतय.
हा चालत.
हां